हॅलो हा बोला
तेस किं ना कल करा
काय म्हटलं
कॉल करा म्हटलेला ओ बोला
हम्म काय नाही मग गणपती वगैरे आल्यावर तुमचं जास्त हे होत असेल ना सगळं इकडं तिकडं जायचं
होय
्् सणत वगैरे भारी असेल दसरा दसऱ्यात पण असणार ना दसरा्या वेळी पण डेकोरेशन म्हणल्यावर हा हा हा तेच
तेव्हा मंडळाज असतो तो मंडळाजी मोठा
हम् हम हो.
आता फक्त घरगुती घेते हो कारण कसं मोठ मोठ घेतलं क नाही लोड.
लोड होते मग अस असते ना पण दसऱ्यात वगैरे तुम्हाला
काय?
कामगैरे सरपूर
होय होय होय.
हा हा तेच ना.
हा हा.
मग सण वगैरे मोठ्याने असतात ना इकडे. कोल्हापुरात म्हणल्यावर बघायला वगैरे गर्दी खूप असते ह ना.
होय गणपतीच जास्त
गणपतीत होय गणपतीत जास्त
दसर व
नस्ते हा प जास्त आतापासूनच सुरुवात असेल सगळीकडे डेकोरेशन वगैरे काय करायचं काही नाही.
होय ऑर्डर चालूयत आता बुकिंग चालुत
चाल हा हा हा मग सगळीकडे जाऊन करा असेल. ते किती वेळ लागतो काय डेकोरेशन कसं असेल त्याच्यावर असते का?
हो नाही डिझाईन वर असती ओ ते.
हा हा.
म्हणजे काय डिझाईन आहे. कसे बघून क नई मग त्याच्यावर म्हणजे बालून किती लागणार आहेत काय लागणार आहेत किंवा मटेरियल हा किंवा मटेरियल काय काय लागणार आहे काय?
हम हम हम हं.
त्याच्यावर राहतंय ते सगळं.
हा हा हा.
परत मटेरियल कसलं लावाय लागणार आपल्याला
हम.
जास्त म्हणजे हेवी मटेरियल पाहिजे असलं म्हणजे क्वालिटी जास्त पाहिजे असली तर मग आपलं क्रोम बलून तेन असत्यात. ते जरा महाग पडते नाई मग तसच रेट सांगाय लागतोय ओ.
हा मग तसे देतात ना पण तुम्हाला त्या पद्धतीनं काय कधी कुठे थोडं कमी जास्त होतच राहनार सोडा तस सगळेच नाही मिळत तस.
होय होय सांगतानाच आपण व्यवस्थित सांगतोय सोडा त्यामुळे का विषय नाही. सांगताना व्यवस्थित सांगितल क नाई नंतर न कमी जास्त करत नाइत ओ होय.
हम् तशी पण एक
असतात ना जेव कमी करायला बघतात मग ते पण एक एकदा आपल्याला अस प्रॉब्लेम येतय. किती सांगायचं आणि काय नाही केवढं सांग कमी सांगितच तरी आणि कमी बघायला
जास्त जास्त श्रीमंत असल ती पण जास् ते कमी कमी जास्त करायला लागत करते एक जण
त्याची वव्हॅल्यू कोणतरच बघतय अस व्यवस्थित आणि एक एक असे पण असतात की काम चांगलं असेल तर मग देतात आपल्याला पाहिजे तसं. असं काही नाही हम्म.
हम बाकी तुमच्या घरी वगैरे असतंय ना गणपती वगैरे?
हो असते की वर्षभर असते आमचा गणपती.
होय गंगा गौरी वगैरे पण बसवतात का? हा हा हा.
बाहेरचे बाहेरचे लोक येतात आमच्या इथ म्हणजे अ घरात येतात हा आमच्या कार्यक्रम असते ना जोरात. मोठा त्यामुळं
हम्म हम्म हम् हम्म हम्म हम्म. दिवाळी वगैरे मोठ्याने करत असाल.
हा होय होय.
हा हा हा. आपल्यात सणात भारी वाटते गणपतीला जास्त
जास्त गणपतीच बाकी कुठलं वाटत नाही एवढं जास्त
मग वातावरणच वेगळं. ते छान असतय ना सगळीकडे प्रसन्न चांगलं वाटते. आनंदात कुणाचं काहीच असतय हे सगळे त्या फक्त त्या गणपतीच्या मागेच असतात.
होय दहा दिवस सगळी टेनशन विसरून जात्यात पाक.
विसरून जातात तसं कायम नसतंय पण आला की मात्र सगळे सगळं विसरतात आणि त्या ह्याच्या नाात असतात फत चांगलं वाटतंय पण
होय
गणपतीत हम्म सगळे म्हणून आतुरतेने वाट बघतात त्याची मग गणपतीचं ते मोठं असजत गणपती तू बघायला जातय का आगमन सोहळा अजून तो लालबागचा येतो ना
हो जात की
ंतामणी जर्दी असते ना त्यावे पण्रफ एक सगळीकडे जाम
होय होय परळचा महाराज आहे ते पण मोटन करत त
आलेला
नाही नाही आगं नाही इक झालेला गु तर
हा हा
तीफच कुठला ज आलेला आहे बाबा होय
हम्म
हो
बघायला आम्हाला कधी होतच नाही पण इंस्टा ववर वगैरे दिसतय ना ते व्हिडिओ वगैरे येतात
होय आता जास्त सोशल मीडियाच आहे
होय होय त्याच्यावर मग कळतेय करतलाय गणपती आलाय नाही गदी तिथ हम्म शिवाजी महाराज वगैरे मोठ्या न असेल होय होय
ह अंबे वाडत कुठ
आंबेवाडी तर संघर्ष ग्रुपच्या तिथेच की दश ग्रुप आहे हम्म माहित आहेय वाटतं तुम्हाला
होय
हम् हम् हम् हो
ते
अ नाही अजुन- नाश्ता झालेला असत जेवायचं एक दोन वाजता हम तुमचं
आमचं पण नाही अजून इथं आलेय इथं बाहेर जरा गॅरेज वरती आले हो
हम् हम हम्
गाडीचं काम निघलय
हम्म तेच म्हणलं मग बाकी हिच्या वेळी पण जात असल ना पुढे तर पंधरा ऑगस्ट जानेवारी वगैरे सविला वगैरे हा हा हा हम्म तुम्ही कुठे जाताय का असं बघायला वगैरे की नाही तिथेच तुमच्या तिथेच असतंय का
होय आमची इथे असते म्हणजे अ आमची तर आपल्या इ तर असतेच होोडा काय विषयी
हा हा हा छान असतात त्यावेळी पण कार्यक्रम वगैरे असतात चांगलं असते हम्म
आमच्या इथ तुम्हाला सांगु कस कॉलेज मध्ये होते
हा होय हा हा
म्हणजे जोरातच करत
हम् हम् सत्कार वगैरे ते नसतात ना त्यावेळी मग जास्त वेळ असते चांगलं वाटते तेव्हा पण
ह
हा तेच की
त्यामुळे
चालते चालते तेच म्हणलं
ह
ह मग आणि कुठलं काय मोठ्या नाचते तुमच्याकडे काय असं काय वेगळं का कस दांडिया वैगरे खेळाय जाता हा हा कुठे असता ते राजारामपुरी ईथस का
होय होय तिथंच असते आमच्या घर गल्लीतच असते थोडा
हा हा हा मग तुम्ही जाताय का हम्म छान वाटतय पण ते पण आठ नऊ दिवस असतात होय टायमिंग कस जात ते कळत नाही स रात्रीच सगळं विसरून आपली खेळतात
सात आठ वाजता खेळाय चालु केलं की कळत पण नाही अकरा बारा हो बारापर्यंत असते- बारा नंतर मग काय पोलिसच येतात थोडा
ते बंदच करतात ना
होय बंदच करायला सांगतात
सांगतात त्यावेळी पण छान वाटते गणपती झाल्यानंतर ते एक तेवढ भारी असते प्रॅक्टिस वेगैरे करायला जात का असंच
नाही नाही असंच कीे
डायरेक्टच
डायरेक्ट
राऊंड करून खेळतात ना
काय
राऊंड करून सगळेच खेळत असतात वगैरे नसते ना डायरेक्टच खेळायचाात् हा ह ह भरपूर जण असतात लहान पण असतात ना लहान मुलं पण
सगळे अस सगळी
हम्म हम् हम् छानत इकडे नाही कोल्हापुरात कधी बघितलं मी
ह हा हा
हम्
े होत तिथ हॉलवररती पण ठेवत मोठ्या मोठ्या होडद
हम् हम् हम ते काय अगोदर पासुनच चालू करतात तिथे पण ना ढोल ते ह्याच्या वेळी पण ढोल वगैरे असतील आता ढोल ताशे वगैरे गणपती वेळेस हा
मी तस इकडं आमचे मित्रते नाही तर उपरीच येत नाही त्यामुळे उपरीच येते हो
हा
धर्मरक्षक ढोलत हे आपलं पथ का आहे त्यामुळं
हम
इकडे जा असते आमला
हा हा त्यावे तुम्ही ढोल वगैरे काय वाजवायलागे जातय काय नाही
ढोल ढोल असते का आपल्याकडे
हा हा हा छान वाटतेय ना पण ते
एक सग पहिला इथ सगळी कामं आवरून घेते मग जाते तरंत नाही एकदम
तिकडं लक्ष नाही आहे तिकडं लक्षण नाही असं होत असेल
होय काम जर काम असलं तर जायच नाही मी
हम्म हम् हम् जातय मग त्यावेळी मग दुसरं कोण असतंय का ते चालत ते असं कोण पण हम्म हम्म हम् हम् छान वाटते
ब
चालते चालते परत आणि करा फोन त्या वगर हा हा हा काम झालं की मग तिकड असू दे सगळं करायला पाहिजे हा हा चालेल चालेल करते परत फोन ओके
बरोबर